हॅलो.
हा बोला की.
आवाज येतोय ना.
हम्म येतोय मग हे ओ सी आणि एसी बी सी. करत बसलं कनी मध्ये सगळा गोंधळच आहे यो.
होय.
माझी मज्जा.
तेच. गेलतो मी उत्पन्नाचा दाखला काढायला म्हणजे आता एमसीएच्या ऍडमिशन साठी म्हणजे. ईडब्ल्यू एस सगळ्याच मुलींना लागते ना म्हणजे. ते सरकारने नियम काढ मुलींना फिमा मग ती ई डब्ल्यू एस. सगळ्याच म्हणजे ज्यांचं उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे. सगळ्याच मुलींना ई डब्ल्यू एस आपोआप लागू होते. मग तेच्या साठी उत्पन्न. उत्पन्नाचा दाखला काढायला गेलतो तर ते माही स्ंगातलं माणूस ते किती ओरडालत. आम्हाला एस सी बीसी काढ एस सी बीसी काढ म्हणून त्याला सांगायलो आमच निघत नाही व्हॅलिडिटी. त्याला लागते हे करायला म्हणतात नाही व्हॅलिडिटी लागत नाही नुसता एसीबीसीच्यासाठी. तिकीट वर भेटते म्हणून सांगायला मला.
नाही पुढं सगंळ झालं आणि व्हॅलिडिटी मागितली तर काय करायचं तुम्हाला. ला वॅलिडीटी लागतेच तेव्हा तुमची फीस वगैर परत असतेय ना.
हा व्हॅलिडिटी लागते आणि मी कॉलेजमध्ये सगळ्या फिरल्या तिथे सगळ्यांनी सांगितल्यात. कास्टमध्ये असतात तर सगळ्या कुठला पण असू दे सगळ्याला व्हॅलिडिटी लागतात फक्त ई डब्ल्यू एस. तेच सोडलं तर.
हम्म मग ते व्हॅलिडिटी आहे कनी ओबीसी ची. आमच्या काकांनी काढलेली ते मला माहित नव्हतं म्हणजे दोन हजार चौदाचा एक गेला. म्हणजे तोंडात न घास आलाय आणि पडलाय अस. झाले दोन वेळा आता हे जे घास घालायच. गीळायचं काम आता फक्त काय होईल ते होईल देवट आहे म्हणायचं आणि करायचं. असं आहे.
होतय काय केलं तर पॉझिटिव्ह विचार ठेवून करा होतय.
हम्म हम्म मुलगी पण आली आता.
अजे.
आज जल्दी आई. अच्छा. हा हा. आणि मग. तरी बघे बघायच विचारून कॉलेजमध्ये वगैरे वाईट डिन जर नसेल तर चालतय काय वगैरे.
अ नाही मी आता कॉलेज मध्ये म्हण. सग टॉप टेन कॉलेजच सगळं विचारासाठी कॉलेजेस फिरले ना त्यांनी सगळ्यांनी सांगितल्यात व्हॅलिडिटी लागतच म्हणून.
हम्म हम्म.
कट ऑफ कमी शात्तर सत्तर आ कट ऑफ ला ऍडमिशन भेटते. पर्सेंटाज वरती पण वॅडिटी सर्.
हा हा बरोबर आहे की.
मग ती व्हॅलिडिटीच निघत नाही आमची.
हूं व्यारंटी पाहिजे ती. त्या कॉलेजमध्ये असताना काही कास्टचा फायदा, घेतला का नाही?
ह्या कॉलेजमध्ये इथं पण नाही, इथं आम्हाला ईबीसी फॉर्म पण नव्हतं. कारण की या कॉलेजमध्ये कॅपरांउड मधनं ऍडमिशन झालं नव्हतं. त ना किंवा डी के सी लां. एआयसी कॉलेज ला झालं नव्हत कॅप राऊंड मधन, सगळ्यांच असं म्हणजे सीईटी मुलीने दिलती खर तरी पण त्यांचं कॅपराऊड मधन त्यानी इथं कॉलेजला हेच नव्हतं.
तुम्हाला पन टी असत्या?
होय!
होय!
बी सी ए ला पण सीईटी असत्यां, एम सी ए ला पण सीईटी असत्यां.
टी टी द्यायलाचं पाहिजे, कुठं होती तुमची एक्झाम टी ई टी ची?
हो! सी ई टी ची माझी सायबरला होतं.
इथच होतं होय सायबरला, माग ती हिची पण सायबरलाच होती की ती माझी बहरची भाची हे म्हटलं नही काय. नाही नाही माझ्या अनेक सघो, शगुप्ता, सय्यद म्हणून हायत माज्या हायत, त्या बी सी ए, एम सी ए ला होत्या, त्या बी सी ए ला होत्या. म त्यांचा पण सीईटीचा पेपर तितच होता सायबरला. म आणि एकटीचा गडग्लजला एक होता माहागाव ला.
हं हं, हा हा तिकड नंबर पडलेला तिचा म्हजी. त ती तिकड आहे काय, हितन तिकडं नंबर पडले.
ईकडून तिकड नंबर पडला मं तिचा, महागावला पण एकटीचा होता, दोन आहेत ना त्या बहिणी बहिणी. मग एकटीचा कोल्हापूरला होता.
मग तिनं ऑप्शन कसं सिलेक्ट केलेली?
काय माहिती?
पहिला कोल्हापूर जिल्हा सिलेक्ट केले असते त ईकडं पडलं असतं.
कोल्हापूर जिल्ह्याच येते की महागाव गडहिंग्लज.
होय खरं तेवढ्या लांब हे पडत नाही ना नं त्यांचा ऍड्रेस पण पडतोय.
भरो दे. बऱ्याच जणांच सांगालती की मी तेच म्हणल एवढ्या लांब कस काय ग पडलाय नंबर म्हणून. म्हणजे एक आय थिंग एक मार्च मध्ये कि नाही.
होय!
एक्झाम मार्च मध्ये हा तेव्हा गेलेलो ना तेव्हा सांग होती. त बी सी ए, एम सी ए झालये त्यांचं दोघींचं.
तीस का एकतीस ला एक्झाम होती आमची.
हा ईद झाल्यावरच ते होती मग ते सांगत होते, महागावला हाय म्हणजे आमची मम्मी कसं. चंदगडमध्ये राहत्यां नई म चंदगड पासून महागाव वगैरे जवळचं पडतय म तिला ते सांगतला जातेय त जाऊन राहा जा म्हणून. तर नाही म्हटली वनडे मध्येच होत एक्झाम झाली की पेपरला जायचं म्हटलीच दुपारी तीन ला काय तरी पेपर होता.
हूं हूं सेकंड शिफ्ट ला होते ते आमचं फर्स्ट शिफ्ट ला होत सकाळ-सकाळी. सातलां निघलेलं घरातनं.
तरी ते. होती की सकाळी फर्स्ट शिप होता तिचा जे सायबरला होता तो.
हम्म हम्म.
मग सीईटी दिली की काय असते पुढं मग?
सीईटी दिली की मग फॉर्म भरायच आणि मग कॅपराऊंड चालू होतात. मग ते आपलं किती पर्संटाईल पडलेय त्याच्यावरन कॉलेजेस अलॉट होतात म्हणजे आपण जे ऑप्शन सिलेक्ट केले होतात ना. मतेचे आता च. के आधी तीनच राऊंड होत होते आता चार राऊंड केलंत. चार राऊंड होणार आहेत आता.
मग त्याच्यावर ऍडमिशन डिपेंड असते का?
हा.
हो. सगळं प्रत्येक सगळं वेगळं आहे म्हंटलंय जे. मध्ये.
होय सगळ ह्याच्यात वेगळं वेगळं.
हम.
अ नाही ह्यांच बीएससी वाल्यांच पण असतात की कॅप राऊंन. बीएससी म्हणजे प्लेन अस तर नाही बीएससी सीस.
बी बीसीए सी बीएस सी बीसीएच दोघींचं पण बहुतेक.
हम.
ओके.
हे पण मी फर्स्ट टर नच ऐकलं बीसीए बीए बीएसी बीसीए बीसीए हे माहित होतं मला.
हे माहिती नव्हतं मला.
की बीएससी सीएस मध्ये काय असत त्यांना बीएसी म्हणजे बीएससी चे थोडे सब्जेक्ट. कारण एक दोन सब्जेक्ट सीरएसचे असतात म्हणजे आम कमपुटरचे.
तुमच्या हात ना. बर ज्यांना बीसीएणजे जॉब र समजतोय.
हम. आं.
जॉब म.
हा जॉब रोल सेमच असत. जॉब रोल फेमत असतोय पण प्रेफर कंपनी जास्त प्रेफर करताना बी सी एस सोड जास्त घेत त्या बी बीएससी वाल्यांना घेत नाही कारण ह त्यांना जास्त सब्जेक्ट नसतात ना आणि त्यांनी एवढं जास्त कम्प्युटरमध्ये घुसलेले नसतात. बी सी ए वाल्यांना कसं ए टू झेड सगळे सब्जेक्ट कम्प्युटरचेच असतात.
कम्पुटरचे असत त्यांना मिक्स सायन्स आणि मिक्स कम्प्युटर असा आहे विजेच
हा एक दोनच सब्जेक्ट कम्प्युटरचे असतात ना तर सगळे सायन्सचे सब्जेक्ट अस. फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी.
केमिस्ट्री बायलजी हा.
हा.
अम्म तस असते म्हणून बीए सी केल नाही मी.
ह पन्तस झालंय काय?
अकरावी बारावी डीए मए लडी झालंय माझं. हा सायन्स मधूनच तेम. नाही मी अकरावी बारावी साईड ला आर्ट्स केलतो म्हणजे तिकडं भैरवनाथला हे नव्हतं. ना सायन्स नव्हतं त्यांच्या इथ मला सायन्स करायच होत सायन्स कॉमर्स आर्ट्स मधलं मला काही येतच नाही. मेन मराठी मी वाचलोच नाही.
ह सगळं इंग्लिशच.
हा त्यामुळं मराठी. मध्ये खरराच म्हणला त्यात इतिहास भूगोल त्याचण माझं छत्तीस चकना अंन ते सब्जेक्ट
काय समजत नाही इंग्लिशच सगळं ते इंग्लिश वल्यांना अस असच ते.
आणि अकरावी बारावीला आर्डसला ऍडमिशन घेतलेलो खरं अभ्यास त्याच लेक्चर पण एक पण अटेंड केलं नाही सब्जेक्ट काय होत ते पण माहीत नव्हतं मला. आधी आठ दिवस जाऊन पुस्तकं आणून मग आभ्यास केलतो मी.
भारी आहे की.
बोर्डाचा पेपर बारावीत. जा आस केलतो व्हय.
तु गण भारी हाय. म्हणजे हाय अभ्यासात हुशार आहे म्हणून सगळं झालं ना, नाही तर कसं होईल दुसऱ्यांना जमत नाही. वर्ष वर्ष अभ्यास करून जमत नाही.
ह लय अवघड झालं ते आणि त्यात आजारी. पण पटल तो का लाईन लावलेलं. त्याज्यातच केलत सगळं हम्म.
कोणतं कॉलेज?
हो भैरवनाथला भैरवनाथ माहिती अस नही तुम्हाला खुरचीच.
नाही.
हम्म तिथ होतो.
हम्म हम्म.
तिथ झालं सगळं डीए मेलटी पण नाही नाही इकड माधव ला. ' मधव दय सेवा भारती हॉस्पिटल माहती आहे का तुम्हाला.
सेवा भारती माहती हे की डेडीजवळ काय तुमचं इज डेकनच.
नाही डीकेटी जवळ आहे ना, सेवाभारती हॉस्पिटल त्यांच. तच अ इड स्कूल आहे तिंथ त्या स्कूलमध्ये हाय. भाऊ माझा ते ते लोलेचा पण तिथेच होता.
हम्म हम्म हम्म.
ला हम्म आणि
चालतय मग कट करतो आणि म तुम्ही आवरा आवरणा असला तर आवरा मग.
हम्म नंतर आता चार नंतर वोल्या की. आज शुक्रवार हाय नमाज पण असत्या, हं चालतंय.
हां, हां. ठीकये हां. हां. ठीक.
ओके.
कुठं गेली?